ऐकू येतय, का हा काय करतात?
काय नाही, बघा हे टास्क साठीच बसलोय कंप्लीट करत.
हा.
बोला तुम्ही काय करताय?
मी पण टास्क कम्प्लीट करतच बसले बघा.
बाळ काय करतय तुमचं?
बाळ आमचं आता तेला अंघोळ घातलयं त्यामुळं झोपलं ते.
आता कसं हॅलो!
हा हॅलो!
हा, बोला.
बाळाला आता अंघोळ घातलोय म्हणलं.
हा हा हा आता उठणार किती वाजता?
आता उठते एक दोन तासान उठेल झोपले, की लवकर उठत नाही आंघोळ घातल्या नंतर ना जरा त्याला कसं छान! झोप येत्या होय. लवकर उठत नाही.
ते कणी कस असतयं, अ दिवसभर तेनी म्हणजे असं आळस आळस वेगैरे देत असतात नाही, त्यात त्यांच म्हणजे हात, पाय वगैरे दुखत असतात त्यात आपण मसाज करतोय त्यानाला
होय होय.
त्यामुळं गरम पाणी वगैरे घातलं, तर ते रिलॅक्स होतेयं.
रिलॅक्स होतय होय.
आणि त्यात मग ती गाढ झोपून जात्यात.
होय होय. झोपून जातेय, नाही नाही कान कानात वगैरे तेल वगैरे नाही घालत मी.
ह कानात तेल घालायचं नाही बाळाला कारण, बुरशी लागण्याची शक्यता असत्या.
होय होय.
आणि मालिश पण हलक्या हाताान करायचं जास्त असं घासा घाशी काय करायची नाही, कारण त्वचा तेजी नाजूक असते ना म्हणून
होय होय.
हाडे पण अजून नाजूक निमुळत असत सगळं. लहान बाळाचं.
होय होय नाही, एवढं तेल मालिश वगैरे नॉर्मलीच करतोय.
हा.
डोळ्यात काजळ वगैरे काही घालत नाही त्याच्या.
डोळ्यात काजळ काजळ घालायचं नाही परत, कपाळावर पण लावायचं नाही.
ते भुयानं लावतात ते
हा भुयांना लाईटली लावलं तर चालतंय त्याच काही नाही पण टिकला जो लावतात ना. तो पण असा कमी बारीक लावायचा आत्ताच्या माता अस. मोठं मोठं लावून ठेवतात ते सुद्धा नाही लावायचं.
हां हां.
हा.
पण ते कानात तेल न घालण्यामागचं कारण
ते कानामध्ये बुरशी तयार होत्या हो बाळांना
लहान मुलाच्या
हम लहान मुलाच्या नाही ऑल ओव्हर सगळ्यांचा आपला जरी कान ुख लागला. तर आपण काना. तेल घातल्यानंतर ते कानातली मळ बाहेर येत त्या म्हणून आपण ट्राय करतोय ना ते
हो हो.
तसं काय नसतंय आपण कानात तेल नाही घालायचं आणि जो कानवा म्हणून आपण जे घाण बाहेर काढतोय ना ते आपल्या. कानाला एक प्रकारच सेफ्टी असते ते म्हणून ते बाहेर काढण्यासाठी काडी असू दे किंवा आपण पिन वापरतोय किंवा ते कान कोरण ते पण नाही वापरायचं.
हा हा.
लास्ट टाईम मला असं झालेलं मी त्या डॉक्टरांना दाखवून जवळ जवळ आठ दिवसाचा कोर्स पूर्ण केला. माझ्या मा मला पण आठवलं नाही हे सगळं. असं म्हणजे हे सगळं करायचं असते ते मग मी असं कानातील घाण काढत उभारलेलो आणि तेवढ्यात माझ्या मुलीन मला धक्. दिला आत मध्ये जखम झाली मला त्या म मला ते त्रास नाही झाला मला अक्षरश त्या गावापर्यंत जाऊ.
एक मिनिटात तुमचा आवाज जर जास्त येते व पलीकलचा
गावातून म्हणजे गावाकडे जाय असतो पर्यंत मला एवढा त्रास होत होता.
हा.
पेनकिलर गोळी घेतल्यानंतर मग मनीत शांत झालो. पण आठ दिवस मला तो कोर्स पूर्ण कराला लावलेला
हो म्हणजे धक्का लागला म्हणजे तो पडद्याला वगैरे धक्का बसला की काय.
नाही बा बाहेरच्या बाजूलाच बसला पण. त्या आतमध्ये अशी पुटकुळी टाईप झालेलं ना ते. पुरळ उठलेली तिजच जशी मो. पिवा्हाय लागली तस कान पॅक व्हाय लागला कान. पॅक झाल्यामु मग हे नाही झालं म्हणजे आतमध्ये त्याला. हवा पण जाईना आणि आवाज पण जाईना मग मला काय वाटलं माझं कानच बंद झालं की काय.
आवाज पण ना.
हा म्हणजे पूर्ण कान तसा पॅक झालेला. म्हणून कानाच्या बाबतीत काळजी सुरुवातीपासूनच घ्यायचे.
हा हा.
बाळाला कानात त घालायचंच नाही. आपण सुद्धा मोठठ नाही का. मोठ्या लोकांनी सुद्धा कानात काजव म्हणजे कानात तेल नाही घालायचं.
हा हा.
बाकी अजून काय.
नाही त्यामुळेच विचारून घेतले हो येतात तिने येऊन भेटून जातात.
हम् ते वेगळाच आनंद असतोय, बाळ कोणासारखं झालंय. गबर गबर जरा शांत बस्त.
हम् असत असते, सगळा आनंद असतेथून.
हम वेगवेगळे अनुभव येत राहतात ते.
होय म्हणतात ना चाळीस दिवस वेगवेगळा, चेहरा येतोय बनायचा.
हा
याचं मण तसंचच. हो कशी काय बदलतात काय माहिती, एकदम माझ्यासारखं दिसतो. एकदा हे ते आमच्या पाप्पांसारखा दिसतो, असे वेगवेगळे चेहरे येतात त्याला.
हम्म
तरमॅ आहे.
काय हे काय माहत वैशिष्ट्य.
हो
बाकी अजून काय त्याला डोसला घेऊन नाही नाही, त्याला डोस ला घेऊन जातय ना. त्यावे त्याच म्हणजे ऑनलाईन, रजिस्ट्रेशन केलं हे बघताय ना.
होय होय फघतील.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन महत्त्वाचं असते. बाळाला भविष्यात जर इंजेक्शन, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. किती किती तारखेला केलंय सगळे इंजेक्शन, पूर्ण झाल्यात क नाही हे जर बघायचं. झा तर आपणोस झाड. आप न करता ऑनलाईन बघू शकतोय.
हा डोस कार्डवर मौन असते, की सगळी.
हम्म डोस कार्ड वर पण असतंय. पण प्रत्येक ठिकाणी आपण डोस कार्ड, घेऊन जात नाही ना.
होय होय.
हो झा झाल.
म आता याचं पण आहे सोडा. दीड महिन्याचा डोस कंप्लीट करून घ. घ्यायचंय तीन महिन्याचा दिवसेचा. मग ज्या वेळे आपण डोस देतोय, हा बोला
हा त्याच वेळेला प्रीरेजिस्ट्रेशन करून घ्यायचं म्हणजे. त्यामध्ये डोसच्या तारखा वगैरे सगळं. करून घेतात.
हा हा
भर भरला ना मग. समजा भविष्यात त्याला हे जर करायचं झालं म्हणजे, स्कूल कॉलेज म ऍडमिशन. री घ्यायच झालं.
हां.
किंवा त्याचा पासपोर्ट, जरी कराायचा झाला तर ते सगळे. त्याचे डोस कं्प्लीट झाल्यात, क हे ऑनलाईन बघूनच मग तुम्हाला. करता येते सगळं.
हा हा.
मातेचा आधार नंबर, लिंक केला जातोय.
हो काय हा हा.
हम्म.
मग आता ज्या वेळेला आपण बाळाला डोस देतो, डोस देऊन आल्यानंतर मूल कस. जास्त रडतात ना लहान मुलं मग त्यावेळेला, आपण त्या डोस केल्याच्या ठिकाणी. म्हणजे अस जास्त दुू करू ने म्हण, त्याला अस काय उपाय वगैरे.
नाही नाही काय सुद्धा नाही आज फक्त नॉर्मल पाण्याची पट्टी ठेव नय.
नॉर्मल पाणीची कटी ह.
तुथच पश लावायच्या खना्यात.
बॅकग्रांड व्हायच असते ती काय.
होय होय.
ह.
हो. तिकडच जाऊ त किंमत नाही नाही आता नाही. आता नाही कस आहे माझ्या घरी. पण का नाही आवाज हा येतच राहतोय माझं पण लहान बाळ आहे.
हां हां. ज घरात पण जरा लहान आमच्या घरात थोडे पाहून आलेत त्यामुळे तर आवाज आहेच.
हम् काय करायचं म्हणजे हे पण होत नाही ना.
हो तेवढं वयस तर येणार.
हम्म. बाकी अजून.
मग ते आपण डोस ज्या वेळेला लहान मुलांना देतोय मग त्या ठिकाणी ते दु. ते म्हण आपण म्हणजे म्हणतात ना की बर्फ वगैरे जरा ठेवून हे करायचं.
नाही आतमध्ये गाठ तयार झाली की बाळांना परत त्रास होतोय.
त्यांच्यामुळे गाट तयार होते का ते भरपूर.
हम्म बर्फामुळ समजा एक एक जण काय करतात. ते बरोबर त्याच्या भोवतीन विक्स लावतात म्हणजे ती जागा सुंदर होते आणि बाळ रडत नाही म्हणून
होय हो.
पण असं असं काही नाही करायचं नॉर्मल पाण्याची पट्टी आणि बाळ जेवढं पाय हलवते तेवढं महत्त्वाचं असतं बघा.
होय आणि मुलं पण ते दुखते म्हणून हलवतात जास्त
हम्म. ते डोसचं कसं असतंय म्हणजे जोपर्यंत ते अंगात पूर्ण भिनत नाही तोपर्यंत बाळाने आजार आल्याशिवाय म्हणजे आजार आटोक्यात आणण्यासाठी असत ते ताप यायला पाहिजे.
ताप येतो ना.
हा येतोय दोन दिवस ताप असतोय दोन दिवस आंघोळ नाही घालायची. बाळाला.
हां हां.
डोस ला जाताना अंघोळ गोळ घालून जायचं.
ह. मग ते ताप आल्यावर आपण जे तापाच आपल्याकडे औषध असे ते देऊ शकतो ना आपण
हा देऊ शकतो का ड्रॉप
हा आणि म्हणतात ना की डोस दिल्यानंतर ताप यायलाच पाहिजे म्हणून
होय होय यायलाच पाहिजे आल्यानंतरच तो डोस तुमचा सक्सेस झाला. म्हणजे तुमच्या बाळाला लागू झाला असं म्हणतात.
हां हां मग प्रत्येक प्रत्येक बाळाला असं दिल्यानंतर तापी तच काय आहेक बाळने येत नाही.
नाही नाही सगळ्याला कंपल्सरी ताप येते.
हा हा.
बाकीकी अजून का? गब बस श्रीशा. काढ ना नंतर काढूया. असं असं होत राहतय मग म्हणूनच कॉल असा म्हणजे बाकीचा वाॉईस हे होतोय हो.
हो होय तसं होतच घ्या.
बाकी काय नाय.
चालते का हो हो चालते.